हो हा बोल कि.
जेवलास काय.
जेवलीस
होय जेवलो तू.
जेवलो की आवाज का कमी यायलाय? कुठे कमी यायलाय?
मग आणि काय?
काय नाही, काय खालास?
काय नाही? जेवलो आत्ता.
काय खाल्लास?
आ काय करून दिलतस? गवारीची भाजी, चपाती, भात सलाड. हम् हम्. मग आणि? काय नाही जेवन झालं आता.
काय करलाईस? जेऊन झाल्यात
जेवन झाल आता. हा हॅलो.
बोल की आवाज यायलाय. हा वरती हाईस? हा वर ती बसलेस
काय?
वरती बसलायस काय?
व्हय वरती आहे, गरम व्हायलय लई
आज गरम व्हायलय
होय. आणि फोड्या उठल्यात कपाळावरती.
हे ऊठल्या गरर्मीच्या
कपाळातील फोड्या उठल्यात गं.
होय. फोन आला नाही कुणाचा?
फोन नि बंडू चा आलता.
काय म्हणालतीत?
काय म्हटला‌ बर आहेस काय?, मी म्हटल काय झालं काय फोन केलतास? काय नाही असच काय नाही आहे ना व्यवस्थित? की असं म्हटलं कट केला मग आणि परत केला गाडीचं काय झालं? पाटा नव्हता, मी म्हणल सांगेल की म्हलट तुला गाडीसाठी मी सांगितलं म्हटलं तुला तीन हजार रुपये लागतील म्हणून मी म्हटलं आहे की म्हटल गाडी चांगली म्हणून घेऊन जाईना एकदम त्यांना नाही माहित
सांगितले असतील ना घेऊन जात नाही. होय.
आ
घेऊन जाऊन नाही म्हणून सांगितले असे
होय सांगितले असेल
हम्म
मले विचारायला आलता काही बी कर
होय काम असल्यावर तेवढं करते पण
होय.
हम्म
तर ते नाही घेऊन जायचं तर हाय काय व्यवस्थित गाडी म्हटलं आहे म्हटलं
हा ह आणि काय बारक झोपलाय होय झोपलाय
लागलं कस काय तेना नाकावर लागलं असंत तेव काय करतो तो हात पुढे टाकत नाही पाय उचलून टाकतोय मग ति अस हात तिथेच असत
हात टाकत नाही पुढ आता कायहायचं मऊ
आा
काय हातरायचं ह हथरून च ठेवाय पाहिजे हथरून च ठेवाय पाहिजे मग ते पोर तसच कि खेळणार रा
नाकावर लागलं की गोन्ना फुठेल तेचा
अं एवढा हे होतय होय ना लागलं होनलं
आणि तोंडावाच पडले ते
करतेय कड मड नाही होय सोप्यावर बसले तरी ती सोप्यावर उठतय बसतय बसतंय उठतय इकडं फिरते तिकडं फिरते ते शांत बसत नाही नाही शां होय तिला आता एक माणूस पाहिजे लक्ष द्याय तिला चालाय तेन लागल्यावर होय आणि ते लस वाल्याला फोन केलतास
तेला लावलेला फोन त्यान उचलला नाही ह् नाय ऊचला ती काय म्हनालती
तर पुढच्या महिन्यात काय होत नाही खरं द्यायला लागतोय नाय
अरे द्यायला लागतोय बरोबर आहे पुढचा महिन्यात गेल ना आता
हिथं हाय म्हणालय ते हिथं बघून येऊ काय मी पूढल्या आठवड्यात
ते ओळखीच असल असल की विचार की तिला
ती म तिची मम्मी म्हणालती
कुणाची छबीची
ह
हा हा
ति ममी म्हणालती बघाय पाहिजे बगाय पाहिजे जाऊन
विचार ग म्हणजे जाऊन त नाही चिलणे
आ
हम्म त्या
एक दड दस गलाचे मक्का आहेना
हा किती बवसून
आता हात दिला की नाही
ह
किती पाचव्या वर्षातला काय वाटत मांडीतच का
लढत ह मान्यता
होय ते काय दुखत नाही तापतीन येत नाही
नाही
ना गेली की
हा हा पाण्यान चालत आता
होय पाणी अ ना वारण
मग जाऊ काय मी आज तिकडे रागी घेऊन य
चालत घेऊन
ह
मग तुला यायला वेळ होणार विचार त इकडे मडला लहान मु लहान मुलांचा दवाखाना असतोय की नाही तिथंच मिळ ते ते हा ते च्या मेडिकलला किंवा प्रवेशाच्या मेडिकलला मिळेल
हा
कट मेडिकलला पण मिळेल ब हम्म वेगवेगळ्या फ्लेवरच्या असतात डेटा वगैर बघून घे ॲप्पल मिक्स असते फ्रूट असं खूप पूर्ण फ्रूट मिक्सर पीठत असते की
तेच
हम, हम रागीचं, हा ती मखाना कितीला आणलेलं गं आपण मखाना दोनशे रुपयाला आणणार हायस
दोनशे जरा वेगळं वेगळं खाऊ दे का एक एक सारखं.
दोनशे रुपयेला शंभर ग्रॅम
हा खरं मखाना लय दिवस जातंय खरं चार-पाच टाकतेत ना. मखाना चांगलं लाग मखाना गोड पण लागतं. हा
तो पण होता मखाना तो एक
अरे ते नव्हं मखानामध्ये काय काय टाकतेत?
मखानामध्ये पोहे मखाना बदाम हे मिक्सं करून. मिक्सरला सारखं तेच तेच तेच, नको मखाना आ मखाना नको.
नको?
नको.
चांगलं असते ग मखाना शरीरासाठी.
असते की व नंतर आता नको.
नंतर आन रे आत्ता नको.
म कप ते हेच आता रागीच.
हा.
दुसरं काय असते खायासाठी आणि? दुसरं काय आता?
ते नव्व्यानवला असेल मग दोन फ्लेवर आणतो की वेगवेगळं.
तसं चालतंय काय? चालतंय की. चालतंय दहाव्या महिन्याचं आहे म्हणायचं. कोबी आहेत की.
हम
ह मग.
मग आणि कुणाचा आला नाही?
काय ते.
फोन कोणाचा आला नाही.
फोन कोणाचा नाही आला.
हम्म, हम्म.
वनखी मागून घेऊ काय बंधू कडून, हा.
हा हा.
आणि इकडे ह ह्या काचेला पेपर लावायला पाहिजे बाहेरून म्हणजे वीजतेन झाले कि म्हणजे येणार नाही की उजेडतेन.
ते स्टिकरवाला पेपर आणायला पाहिजे की नाही. होय काय आता ते की.
आं.
वीज ते काय आता होणारच की.
ते काचेला लावलं तर म्हणजे ह्याच्या किचनच्या तर म्हणजे उजेड येनारं नाही का आत ते उजेड आलं तर भिती वाटते.
मग.
मग काय नाही बसलोय.
तुम्हाला तुला आला नाही फोन कोणाचा.
ह. मम्मीचा पप्पांचा.
नाही आला पण.
बाळ झोपलाय.
झोपलाय.
होय.
त्याला काय पुसलंस का नाही जरा पण.
उशीर पुसले.
हम्म.
पुसलं त्याला. खायला दिल.
हम्म. शेळ्यांना किती वेळा चारतेस.
दोन वेळा.
सकाळ संध्याकाळी आणि दुपारचं
रागी सकाळ संध्याकाळ.
हम
मध्ये दुपारचं ते तांदळचं
हा
असल सारते
तीन चार टाइम चार्ज की त्याला
अ तीन चार टाम सरतले होय पाचतोय की म मग अशी गरम करून ठेले पाणी गरम करून ठेवलंय पाणी हा हा ठेव हा हा ठेव तथम